हॅलो
हा बोल
हा श शिरगुपीस न फोन आला होता
हा
मग मामा बोलले दोन मिनटं
कोण मामा
तू मामा बोलल्या
हा
मग तु बोलल्यानंतर आई म्हटली मी बोलतो
हम्म
मग आईला वाटलं महेंद्रच बोलालाय मग महेंद्र बोलला का कि म्हण आगं तुग असं कराय लागली
होय मामा काय सांगाल्यात मला काय समज ना
ह कुठं
मामा म्हंटलंवर तुझा भाऊ मला समजते की मम्मी
महेंद्र मामा मामा
महेंद्र रामा बरोबर बोलालता नि तोमा
हां
मग तू मग बोलून नंतर आई बोला इ घेथली नंदीगृहीची
हा
म आईला वाटलं महेंद्रच बोलायला काय की
मग महेंद्र बोलाय लागल्या कि आई पण बोलली मग पाठवून द्या की पाठ या की बायकोला घेऊन उन्हाच्या आधी म्हणांलागली म आई कसं असं महेंद्रला अगं तुगं अस ये रे जा रे तो बोलाल्याय आणि ती मग ते आता शिरगुपीच्या आई बोलालत्या मग आई म्हणांय लागली तुम्ही बोलालासा होय बोल की हॅलो?
बाय बोल कि मी ऐकालोय न
ते ऐकालियास‍ बोल म तुम्ही बोल्यायला सा होय म्हणायं लाग आईसनि‍ हो हो मी बोलाय लागलोय मग स्वारी स्वारी म्हणायला लागली सॉरी सॉरी म्हटल्यावर आबा मामा हसायचं लागलं अगं बाई आई पण इंग्लिश बोलाय लागली.
त्या वेळेच सांगायलीस होय मी पण होतो की त्यावेेळेला मग तिथे.
होय मग सॉरी सॉरी म्हट मामा हसाय लागलं मी म्हटलं नातीबरोबर तू पण इंग्लिश शिक बाई आता
हम आणि
आणि काय मग नाही एवढचं जोक झाला. मग भाऊ माझ्या सुट्टीला आला होता.
हा
भावानं माझ्या काय रोज एक पदार्थ करून घातलं खायला.
ह्
सगळं हेच्यात अंड घाल घालतोय बाई तो.
सगळ्यां ह्याच्यात म्हणजे?
सगळ्या फाब भाजी हेज्यात नी भाज्यातंनी आमटीतनी अंड घालतोय फोडून
आणि तू खाततीस,
अ आणि होय मी खातोय आणि नाही खालो तर मग शिवा देतोय. मग होय मग
मग काय?
काय नाही बाई, आस्क्रीम दोन तीन वेळा आणला होता वडापाव आणला होता भजी आणला होता-
म्हणतांना वजन वाढलेलं कणी तूझं?
आणि रोज अंडी ऑमलेट
तुम्ही -तू आणि वेदु गेलेलासा ति त्या वेळेला पण दोन वेळा काहीतरी केलेलं बहिना चिककनच काहीतरी केलं त आणि-
हम्म गाडग्यात केलं होत- हम्म. मग रोज एक पाहुना यायचं लागल तनी मग-
नाहीतरी काय चार दिवस आलतो मला कंटाळा आलता ते चिकन खाऊन खाऊन-
हम्- मी गेल्यापासून सारखं अंडच होत होत त अंडी चिकन, अंडी चिकन एकदा मटण- मग- आम्हाला मटण आणलं त्यावेळी बासुंदी आणली- जेलापायजे त्याला श्रीखंड आणलं होतं-
हम. हम्
आणि कोबी मंचुरियन आणला होता -
कधी? ग खाल्लीस एवढं सगळं?
होय, वेदूला विचार की आणतो तर मामा रोज-
म्हणताना इकड अकोळा येवू वाटत नसेल तुला- होय म्हण-
हम्म. आईच हे- हे साजरा केलं. काय ते? ब्रदर्स डे-
आयडे. आई, आई - दिवस-
आईचा दिवस साजरा के- केला मामाने केक आणला होता.
हम्म.
मग आम्ही सगळेजण मिळून केक कापलो. आईला केक दिला. मग सगळ्यांच फोटो काढलं.
हम्.
मग सगळेजण बसून - सगळे जण बसून केक खाल्लो.
हम्म.
मग, मावशी आलीती सरिता मावशी, सविता मावशी-
वन्दना मावशी -
वंदना मावशी आधी येऊन गेली होती भेटून, मामाला-
हम्म.
नंतर आपल्या बरोबर काय आली नाही ती?
किती दिवस राहिलेल्या त्या?
सविता मावशी ते दोन तीन दिवस राहिल, ते वंदना मावशी आधी सविता मावशी मी जायच्या आधी आठ दिवस राहून गेली होती.
हम्म.
वंदना मावशी बी आठ दहा दिवस राहून गेली होती.
हा.
सविता मावशी दोन दिवस राहिली.
वंदना मावशी पण पंधरा दिवस राहिलेली नव्ह ग.
पंधरा दिवस का दहा बारा दिवसच राहिली होती.
मामा यायच्या आधी.
होय.
आल्यावर पण होती काय?
होतीत चा दोन तीन दिवस.
हा हा.
मग तू सुट्टीला गेली तीस काय?
गेल तो की मगाशी सांगितलो नाही होय तुला.
हम्. मग कॉलेज कधी चालू व्हायचं?
माहित नाही बाई मला काय, कधी चालू होणार आहे? काय चालू होणार आहे. अडमिशनच
बर बर.
काय कराय लागलीस तु?
काय नाही, फोनवर बोलालोय नव्हं तुझ्यासोबत.
हा हा.
आणि काय सांगायचं असल तर सांग.
वेदिका आल्या वेदिकाला भेटाय कधी जाणार?
संध्याकाळी बघतो जातो.
अगं आलेस तु, बोलली नाहीस कुठं? फोन करायचं तरी.
मी.
वेदिकाला म्हणायचं.
असं सांग की मग.
कुणाल दादा आलता परवा रविवारी.
भेटला की मला त्यो.
ह वेदूचा विचारायचं होतं कॉलेजच.
हां हां.
मग आज संध्याकाळी फोन करून विचारायचं सगळीजण.
हा चालतय की.
ते काय घेऊ दे? कशा कशामध्ये काय करायच लागतय?
परवा फोन करालता तो नव कोणाल दादाला.
आम्ही नाही करायला फोन.
वेदू म्हणालता की फोन करल हिला काय लागला नाही पगार.
आता दिदी आल्यानंतर दीदी आल्या त्या संध्याकाळी फोन करा कि.
बर बर.
दिदी काय फोन मध्ये बसलीये, दिदी काय बोलत नाही.
बघ की जरा बहिणी बरोबर बोलाव काय नाही तिला.
होय मला काय माहित नाही, मला काय माहीत नाही म्हणते ती.
काय माहित
कायतर विचाराय गेल्यावर
ओरड की तिला जरास.
होय, सायन्स मधलं मला काय माहत नाही म्हणते ती, मी म्हटलं कुणाला तर विचारून ये आणि काय ते सांग म्हनून सांगितलं होतं तिला.
हम्.
ती कुणाला विचारून आली नाही. आता संध्याळी फोन करून तिलाच विचारला होतो कुणालला.
तो गेला काय?
कुणाल गेला की.
हा हा.
आता कधी येतोय काय माहित नाही.
हा.
पप्पा पण बाहेर गेल. त्यांचं मी अ अ कोण आलं होतं बाई त्यांचं त्यांचं मित्र आलं होत.
कोण-कोण आलेले?
विनय भाऊजी आलं होतं. किल्लेदार, सोळांकुरे, विनय भाऊजी आलं होतं.
ह.
मगदूम, राजू मगदूम आलं होतं. कुणीकड गेलं काय सांगितलं नाहीत आणि मी पण विचारलो नाही. मग अण्णा म्हण त्यात तू त्याला विचारत नाहीस. लईच लाडावून ठेवलीयास. त्याला सांगाय येत नाही काय? सांगायच्या आदि हेनी विचारा त्या देवी सांगायचं की आपल्याला
त्याला आधीपसन सवय लावाय लाग त्या आई-बाबांनी तू काय बोलून काय उपयोग?
बाबाला बी तस सवय होतीय आणि लेकला बी तसी सवय.
म्हणायच की, तू तुम्हाला पण तसलीच सवय होती म्हंटल्यावर ल्योक पण तुमच्यावरच जाणार.
हम्म, माझ परवा मामा आल होत मामांच्या पुढ म्हणालत तु लईच लाडावून ठेवल्यास त्याला तुच काय विचारत नाहीस त्याला
तुमच्यावरच गेलाय म्हणायचं. तुमचा ल्योक, तुमचा ल्योक तुमच्यावरच गेलाय.
मम्मी म्हटला आता तरुण हाय तोपर्यंत फिरत्यात नंतर म्हातार झाल्यावर अण्णांच्या वाणि घरात बसत्यात. हा.
बोलायचं.
होय बोलाय पाहिजे नंतर बोलतो काय उपेग त्यो
ह.
ती सोनाली म्हणालती न आधी बोलत नाहीसा तुम्ही वईनी नंतर मग बोलतासा मंग.
म चुकीचच आहे की आता समोरच बोलायचो नंतर बोलून काय उपयोग नाही. का बोलू वाटत नाही, त्यांनी बोलत्यात की ते चाल
तू तुझ्याकंडंन जरा शिकून घ्याय पाहिजेत.
शिक
होय मग काय म्हणतासा
काय म्हणतनी बाई तुमच्याकड, तुम्हीच त्या काय काय बोलायलायसा, ऐकलोय फक्त
हम्म तुझ्या आत्ती फोन केली होती सकाळी
हा काय म्हणालती, तिचा तरी पट्टा बंदच होत नाही
होय, ती म्हणालती फोन कुठं करत नाहीसा मग तुम्ही फोन करायच म्हटलं मी माझ्यात बॅलन्स नाही म्हणाले आम्ही म्हटलं आमच्यातच बॅलन्स नव्हता. मग तुमच्यात वायफय आहे की कनेक्ट करून बोलायचं हॅलो
बोल की ऐका लोय मी बोलायला की तू मधी बोलतीस
मग त्या म्हटल्या मला पण येत नाही त्यातलं काय, मग श्रुती सांगायचं आतीला
तू सांगशील की नाही श्रुती दीदीला आतीला सांग म्हणून
मी सांगितल की सकाळी
काय सांगितलीस?
आम्ही पण वायफाय कनेक्ट करतो
सात हजार बॅलन्स हाय की
नाही ग बॅलेन्स नव्हता त्यावेळी
हा ह
आणि ते आत्तीच्या फोनमध्ये बॅलन्स नसल तर फोन लागत नाही. आणि मला म्हणते फोन करत नाहीसा तुम्ही ते आमचा जिओचा आहे त्यांना फोन लागतोय बॅलन्स नसल तर बी तुम्ही केल्यानंतर म आत्तीच तसं लागत नाही
तेच आहे ना
मग आातीच, मी आतीला सांगितलत मी जिओ करून घे म्हणून मग आती आत्तीनं करुन घ्याय नाही बाई आता येते त्यावेेळेस सांगायच, मग आत्तीला मोनांन आणून दिली होती.
हम्म